आवाज येतो आहे ना?
हो हो अगदी क्लेिअर येतोय आवाज, बोला ना ताई
बर बर काय नाही, सध्या आता कस होतंय फोन नंबर सांगायचा म्हंटलं तरी प्रश्न पडतोय, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू. कारण काय होतय कोण बऱ्या आता मराठी अंक लवकर लक्षातच येत नाइत.
हो हो आपल्याला पण आता इंग्लिशच टाईप करायची, स सवय लागली ना, मराठी लिहतच नई ना
हा आणि काय होतय समोरच्या बरेचसे आता आताची पिढी तर बघितलं त इंग्लिशकुललाच त्यांना तर हे अंक आपल्याला तरी ओळख तरी आहे अंकांची त्याची त्यांना तर ती पण नाही राहिली आता
हो हो बरोबर आहे आजकाल सगळे उठसुट सगळे इंग्लिश मिीडियमला आजकाल जिल्हा परिषदेमध्ये कोण मुलच घालत नाहीत ना
हो नाही हो पण जिल्हा परिषद शाळेमध्ये जर मुलं घातली तर फुकट एक तर सरकार किती योजना आणते फक्त तिथले शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत काळजी नाही त्याच्यामुळे जोतो उठतोय इंग्लिशकुलला प्रत्येकाला वाटते आपल्या मुलाला इंग्लिश यावं इंग्लिश यावं.
हा प्रत्येकाचा हाच इश्यू झालाय की आपल्या मुलाला इंग्लिश लिहिता यावं बोलता यावं कारण आपला मुलगा पुढं जाऊन मागे पडेल. मराठीमध्ये वगैरे पण ऍक्च्युली मराठी मीडियम चांगलाय त मराठी मीडियम शिक्षक आहेत. क््युली क्लिफाड असतात ते. एम ल झालेले अस. असातली म्ह वरे
सगळ्या परीक्षा म्हणजे सरकार निवडताना एक. एकदम चांगले टॅलेंटेडच गुणवत्ता विद्यार्थीच घेतात. पण नंतर आता पालकांचा पण कसं झालंय. शेजऱ्यानी टाकले मग काही आपल्याकडे पैसे नाहीत का आपण. कटाकू शको. या स्पर्धेमुळे पण हा स्टेटस त्यांचं
आजपाय ना मी मोठा की तू मोठा पण काय प्रॉब्लेम झालाय इंग्लिश मडमच्या शाळेत ना त्यामध्ये शिक्षक वगैरे असे एवढे शिकलेले वगैरे नाही त्यामुळे व्यवस्थितगैरे नाही फी वया पुस्तकं सारखे पैसे भरा ह्यांच्या सारखे पैसे भरा बसचे भरा शाळेचे भरा आज हा आणि उद्या हा डबा द्यायचा परवा तो टी शर्ट घालून यायचा परवा हा डे सेलिब्रेट करायचाय त्यांच फक्त असं हेच चाललेल अस शिकवण कमी चाललेलं असतं तर मराठी मीडियम मध्ये अ‍ॅक्च्युअली नाही मराठीमध्ये सगळं फुकट दुपारी भात धान्य वगैरे भेट
हो हो खरय खरय परत आठवड्यातून एकदा त्यांना अंडे असतात किंवा चिक्की असते
आणि अ‍ॅक्च्युअली ना मराठी मिडियमचीच मुलं आहेत. ना ते एमपीएसी युपीएसी क्रॅक करतात. इंग्लिश मिडियम ची मुलं करत नाहीत आणि व्यवहार न्यान आहे ना व्य मुल इंग्लिश मिडियमच्या मुलाना ना अजि जिबात नॉलेज नसत अजिबात! तसं मराठी मिडीयम च्या मुलांना नस सगळं ऑल ह्याच्यातल म्हणजे जगातलं नॉलेज असत.
हा नाही ते काय होतं, इंग्लिश स्कूलच्या मुलांना आ घरामध्ये. ते वातावरण नसत. आईवडिलांनाच बऱ्याच जणांना कळत नाही मुलं काय अभ्यास करतात. त्याच्यामुळे काय होत धड ते इंग्लिश पण नाही आणि धड मराठी पण नाही अस होतय. हॅलो आवाज येतोय का?
हॅल समई मध्ये हा आवज येईल का माझ तुम्हाला?
हो येतोय येतोय बोला. हो येतोय येतोय हॅलो! या रेंज कमी जास्त होतीय वाटत ह बोला बला हा बोला
मरा मराठी मीडियम यांना कस तर आजकाल व्यवस्थित मार्गदर्शन वगैरे मिळालं का नाही, तीच मुलं फुळ परत जाऊन कलेक्टर तहसीलदार वगैरे होतात. म्हणजे त्यांना व्यवस गाईडलाईन्स वगैरे भेटतात ना! स्पर्धा परीक्षा अस तात मराठीमध्ये जास्तीत जास्त तसं इंग्लिश मिड मुलांना ऑलरडी अभ्यास जास् असतो त्यामुळे ते स्पर्धा परीक्षक डगैरे लक्ष तेेत नाही. तशी मराठी मीडियमच्या मुला शाळेला अभ्यास, कमीअस त्या त्यामुळे स्कॉलरशिप किवा इर मंथन वगैरे एक्ट्रा एक्झाम वैरे दात ना!
हो आणि आता काय. कसं झालंय जिल्हा परिषद च्या शाळेत म मुलांची संख्या पण क झाली त्या शिक्षक चांगले शिक्षक आहेत ना! ते त्या मुलांकडून चांगला अभ्यास करून घेतात म्हणजे. आता आमच्याच भाऊ भाऊ जाई शिक्षक आहे जे. तर ते मंथनचा त्याच्या नाही का परीक्षा त्या परीक्षेची तयारी शाळेतच करून घेतात तर राज्यात नंबर येतात
राज्यात वगैरे नंबर येतात आणि आपल्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना क्लास लाव ना तरी ते मुलं आपल्या राज्यात किंवा स्टेट लेव्हल केंद्रात फक् केंद्रात सुद्धा येत नाहीत आपल्या मुलं इंग्लिश मिीडियम ते ब असता अजिबात व्ञान वगैर नाही जे मराठी मीडयम नतना ते इंग्िश मिडयमच्या मुलांना नाही अजिबात नसत किंवा आपण बाजारात नेले ना तरी लोक तेच बघत उभं राहतात त्यांना असं कळत नाही की काय घ्यायच किंवा क व्यवार करायचा किंवा काय तशी मराठी मडयमची गावची मुलं बघा सगळीकडें म्हणजे एकदम अ
कडे
उपचार असतात आणि ती कुठं पण गेली ना तरी म्हणजे असं कुठं कमी पडणार नाहीत
नाही आणि त्यांच्या डोक्यात काय असतं माहिती त्या मुलांच्या आपल्याला काय येत नाही का काय म्हणून ते काळजीने सगळं करत राहतात आणि इंग्लिश मडम मुलं कशी हवेत असतात आमच्या सारख स्कॉलर कोणीच नाही आणि ते त्याच फसत अभ्यास का मेन बाकीच्याच
आणि ऍक्च्युली ना आपण त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो ना त्यामुळे त्यांना कशाची म्हणजे अशी हे वाटत नाही की आपल्याला हे पाहिजे ते किंमत राहत नाही व्हॅल्यू राहत नाही त्यांना कुठल्या गोष्टी
हा कि बाबा आपल्यासाठी कोण काय करते काय नाही किंवा त्या कुठून आणतायत आईवडील त्याची फक्त मागायचं असतं मित्रांनी हे घेतलंय मला पण पाहिजे किंवा टीचरनी हे सांगित पाजे आपण काय म्हणतो शाळेत सांगितलं कंपल्सरी आहे इंग्लिश स्कूलला आणखी तो एक नियम असतो कंपल्सरी असतं सगळ त्याच्यामु का्या लागत मग पोरांना कत नाही आपण कुठून आणो आई वडील काय करतात त्याच्यासाठी त्या जाणीव मराठी मडयम कस असत कपल् नसत पुस्तक शाळेतून व शाळेतून खायला शाळेतच ते आपलं बसा म तेच खायचं तेच बसायच सगळीच मुलं सारखी. बऱ्याच जणांना चप्पल आहे का नाही बॅग आहे का नाही हा
हो हो हो हो हो आपल्या मुलांना ना कोणत्या गोष्टीची किंमतच राहि हिली नाही हे मला पण त्योच क्लास लावायचाय त्यानी मोबाईल घ मला पण घ्या ते, त्यांनी कम्प्युटर घेतला मला पण घ्यायचाय आस म्हजें त्यांना कुठल्या गोष्टीची किंमत नई. तसं मराठी मीडियम ज बोला ना सगळं कष्ट ना. येव
आणि त्यांना कस, घरी गेलं तरी काम करावे लागतात ओ. काम करावे लागतात घरचे पण आईवडिलांना. आपले पोर ह. शहरातली मुलं ताट नाहीत उचलत हा.
नाही श परत जनावरांना पाणी वगैरे पाजणं. जनावर
हो सगळी कामं करतात. शेतात सुट्टी दिवशी शेतात मदत करता.
आईवडलांच्या कष्टाच चीज त्यांना कळतं. पुढं जाऊन ही हिच मूल आईवडिलांची वगैरे सेवा करतात. ही इग्लिश मिडीयम तुला अजिबात म्हणजे की त्यांना म्हणजे असं नम्रता वगैरे ए.
नसते ओ हा उधट पणा जास्त अंगात येतो. मुलात, आणि ते कस आहे माहिती आहे का ते मुलांची चुकी नाहीये त्यांना वातावरण तस मिळ ते मुलांची चुकी नाही हो त्यात ते वातावरणच तस.
लगेच हा एखादं काय म्हटलं की हो मी कर ना लगेच तयार होतात. तस आपली मुलं शहरातली बरी इंग्लिश मीडयमची ना. नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांना काम जबाबदारी नको. काम नको अभ्यास एके अभ्यास
अभ्यास झाला की मोबाईल
तसं मराठी मुलगी मुर्लात ते ओझं आणलं असेल तर म्हटलं मी घेऊन जातो. लगेच म्हणजे अस् त्याची जाणीव असते ओ. आणि कुट् कुठल्या गोष्टीसाठी हट्ट, सहलीला जायला. किंवा मला एखादी गोष्ट पाहिजे, कपडे पाहिजेत, किंवा ह तसे आपली मुलं नाही कपडे पाहिजेत सहला जायचय हे पाहिजे ते पाहिजे.
हो, सगळं पाहिजे असतं आणि ते पण सगळं चांगलंच पाहिजे असतं. असं तस जमत
हो हो चालसो म आपले वडील किती कष्ट करतात. कसं ईशे कुठून आणत किंवा काही ह्याची त्यांना जिबात जानव नसती. पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्यात त्यांच््््््काय दो नही कारण आपण त्यांन तूळे त्यामुळे ती
देतोय म्हणून त्यांना किंमत नाही. हां बरोबर आहे. ते कुठेतरी थांबायला पाहिजे हो, ते वातावरण कुठेतरी बदललं पाहिजे. किंवा थांबलं पाहिजे. हां, शाळेचे कंपल्सरी-कंपल्सरी चालू हे ना? ते जरी बंद झालं तरी बऱ्यापैकी मग पालक घेणार नाहीत.
गरज काय आहे हे बघितलं पाहिजे. हो-हो बरोबर आहे.
सी पॅटर्न वगैरे सुरू झालेलाय हा मॅड? सी पॅटर्न सुरू
हो झाला चालू उगा आता दोन वर्ष झालं ना मराठी शाळेत. पण आता सी. बी. एसई च आणलेले, ते अख्खा देश आणि एक प-प अभ्यासक्रम असं यायला पाहिजे, सगळ्यात सोप्पं सर्व शाळा आणि
वगैरे त्यांना मी म्हणते ऑल सो खेळ मध्ये सगळ्यांनाच सी जे
हा.
हे सी किंवा हे इंग्लिश मिडियम वेगवेगळं नसायला मध्ये सेम असेल तर मुलं पण मजेत शिकता आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला तुझा मुलगा मराठी मिडियम तू
आपला टाईम झालाय म्हण टलं नऊ पस्तीस झालेत नऊ चाले हो तुमच्याशी बोलून छान वाटलं. हो.
भट मग साधा फोन करून कॉल करू शकता.